येतोय का आवाज?
हॅलो हा आला की, कट झाला बहुतेक नेटवर्क इशु अ ते नेटवर्क काय म्हणाला? अचानक कट झाला की, ते मग धरतात का ते टायमिंग? हा तुम्ही कॉल केलाय का आधी?
कॉल नाही, मी नाही केलेला, पण आता ते कळते ना होतय तस. लगेच केलं ना होतंय, तर असा थोड्या वेळाने केला ना जास्त वे
हा हा, होत नाही का? हॅलो हॅलो झोप मी हाय इत हं दारात हाय, इथं आवाज येईना.